हा काय करतय काय नाही बसली.
ह ना मी बसली आता पोरं येेते मग म्ह पटकनशी बोलून घ्यावा मग मुला आल्यावर काही बोलणं होत नाही.
होय.
आणि मग टायमिंग चालू होते मग पुन्हा मग सातच्या नंतर. कारण की मु कस शाळेत आता आता ते गेले आहेत आणायला.
हा हा.
मुलं आलेत का मग त्यांचं खाणं पिणं आज त्याची क नाही आहे मुलगा एक मला साहवीला आहे आणि एक तीस. स्त्रीला मुलगी आहे.
हा हा.
तर तो कसा चार वाजता क्रिकेटला जातो पण आमच्याकडे कसं. पाऊस चालू आहे ना तर पावसामुळे आज क्रिकेट ला सुट्टी दिली आ जस्ट मेसेज आला सरांचा ग्राउंडवालं असल्यामुळे बा सु सुट्टी आहे.
हा हा. मोठा आहे का पाऊस.
हा पाऊस चालू जास्त नाही आहे कमीच आहे पण ते कसं रात्रीपसून चालू आहे ना.
हा हा.
रात्री आठ वाजतापासून जो पाऊस चालू झाला समजा बारीक बारीक तर आताही तेच चालू आहे. त्याच्यामुळे ते पूर्ण ग्राउंड कस चिकचिक झालं ना. तर त्याच्यामुळे मग हे नाही तर त्यांची कशी माझ्या मुलाच कसं शेड्यूल आहे चार वाजता. क्रिकेटला जातो जव आला त्याला आणायला जाऊ लागते. आणि सव्वासा म्हणजे साडेसहा वाजेपर्यंत आपण घरी येतो. आणि त्याच जेवण वगैरे केलं की दोघही बहीण भाऊ सात वाजता ट्युशन ला जातात.
होय.
म्हणून मी सात ते नऊच्या मतात फ्री राहते नऊ वाजताण त्यांना मी घ्याला जाते त्याच्यानंतर. तर साडे नऊ ते दहा वाजेपर्यंत फ्री राहते मग नाही दहाच्या नंतर मी मोबाईलच नाही पाहत. हा. आता हे नसले तर कधी कधी बघून घेते पण हे असले तर साडे नऊ वाज. साडे नऊच्या नंतर मोबाईल पाहणं अलाऊडच नाही आमच्याकडे हा काय जेवण केलं
काही नाही आज उपवास होता
आज कशाचा उपवास
आमचे आम्ही मंगळवार करते ना
अच्छा मंगळाारूपच राहतो का देवीचा
होय हय
ह हा कोणत्या देवीचा करते
रेणुका
रेणूका हे माहूरची
नाही सौंदती
अच्छा अच्छा
मी अगोदर करायच ची मंगळवार मंग त्याच्यानंतर सोडून दिले मी मला आता फक्त चतुर्थी राहते
हा
चतुर्थी करते मी आणि श्रावण सोमवार करते मोठ्या मोठ्या कदशी जे नाही का आता जी आषाढी कदशी येईल
हा हा
त्याचे उपास करते
होय
हा फराळाचं वगैरे नाही केलं
होय गेल ना
काय बनवलं ग
उगे रव्याची
रव्याचं उपीठ
होय आमच्यात मंगळवारला सगळं चालतंय फक्त त जेवायचं नसते पोटभर
म्हणजे काय काय चालते काय खात असता तुम्ही
उपीट पोहे
अरे बाब रे
होय होय होय हा जेवायच नाही नाही
हो का आमच्याकडे उपास करतो ना आम्ही तर शाबुदाणा किंवा भगर ह किंवा राजगिरा राहतो राजगिराचं पीठ मिडत
हा
त्याचा शिरा
हा आमच्यात पण फक्त मंगळवारला चालते बाकीच वार नाही चाल मग मी गुरुवार पण करत ते तेव्हा फक्त शाबू खाती नाहीतर मग आपलं बटाटो बटाटोची भाजी मिरची घालून करतात ना
ह ती कशसोबत
हम् नाही तसच
नुसती अच्छा अच्छा अच्छ
हे म्हणजे मिर मिरची आणि शेंगदाण्या शेंगदाणा असते ना ते एकत्र बारीक करून घ्यायचं आणि मग त्यात मिक्स करून शिजवायचं बटाटो
अच्छा शाबुदाना काय आवडतो तुला वडे आवडतो शाबुदाण्याचे काय आवडते.
हो वड वडच की
वडे आवडतात.
होय ह.
तुमच्या घरी कशी रेसपी एक ग त्याची
वड्याची
हा.
अ साबुदाना भिजवतो आम्ही रात्रभर आणि बटाटू उकडून घेतोय मग ते बटाटू त्यात मॅश करून घ्यायचे. शेंगदाण्याच कूट आणि मिरच्या चेचून घ्यायच्या. मिरच्या मिक्स करायच्या आणि त्याच असं म्हणजे हे करायच. वड गोल हा आणि तळून घ्यायचं.
हां ना. अगं त्यामध्ये माहिती आहे का थोडा भगर पण टाकला ना भगर फक्त भिजू टाकायचा कमीत कमी तीन ते चार घंटे तो भिजला पाहिजे.
भगर म्हणजे
अ भगर आता तिकडे काय म्हणतात ते माहिती नाही पण उपासाला खाते एवढं माहित आहे मला
भगर
हा भगर उपासाला तो भात सारखाच एक प्रकार आहे पण भात नाही आहे उपासाचा आहे.
हा ते वरी वरी म्हणतात ते काय?
नाही माहिती मला तर मगच्याकडे काय म्हणतात ते नाही मा पण आमच्याकडे भगर बणते रव्यासारखं राहते जाड जााड.
हा हा आमच्या इकडं वरी वरीचे तांदूळ म्हणात.
अच्छा.
हा.
ह् ते मला तर सगळ्यात जास्त ते राजगिराचं पीठ मिळत. मार्केट ला ते उपसायला चालते राजगिरा शिंगाडेच पीठ तर मी काय करते छान राजगिऱ्यामध्ये नाही का हलकं मीठ टाकून ते भिजवते आपल्या कणकी सारखं.
हा.
आणि त्याची छान एक पोळी करते पराठा
हम.
अ दहीसोबत किंवा आपलं टोमॅटो आहे ना मिक्सरला वाटून घेते. टोमॅटो आणि मिरची मिक्सरला वाटते आणि ते थोडसं त्याला फोडणी घालते. आणि एक पोळी करते याची राजगीरायची उपासाला
ह.
आणि त्याच्यासोबत मग मी खाते आणि नाहीतर मग शाबुदाण्याची खीर मला खीर खूप आवडते शाबुदाण्याची
होय होय माझी मम्मी पण होय मम्मी पण बनवते माझी.
ह त्या छान त्याला तूप वगैरे टाकून
हा.
तूप आवडत असेल ना तुला ह आवडतय ना आणि याचे तू कधी खाल्ले काय ग काजू बदामचे लाडू वगैरे
नाही.
असे ड्रायफ्रूट्च खाल्ले नाही आहे तू
नाही म्हणजे डिलेिव्हरी झाल्यानंतर खाल्ले.
अच्छा अशी दरवर्षी नाही सारखं तुमच्याकडे तिकडे.
नाही नाही जास्त नसते.
म्हणजे हिवाळ्यामध्ये वगैरे नाही का थंडी पडल्यानंतर आमच्याकडे कसं थंडी पडल्यानं जस ज्यान नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यामध्ये ते लाडू बनवतो आम्ही मुलांसाठी. आमच्या स्वतःसाठी पण आणि मुलांसाठी पण
हा आमच्या इकडे जास्त नाही डिलेव्हरी झाली ना कुणाची तर तेवढंच.
हा काय नाही आमच्याकडे असं दरवर्षी बनवाल्यासारखं बनवतो आम्ही. हा त्या कारण की त्यामध्ये कसं गर्महाट राहते ना ते मग वर्षभर आपल्या शरीरात ते चांगलं राहते काजू, बदाम, किसमिस अक्रोड अ खारीक टाकून आणि डिंक मेन म्हणजे
हा हा डिंक आमच्याकडे डिंकाचे लाडू म्हणतात.
हा डिंकाचे लाडू ते वगैरे टाकते.
डिलेवरी झाल्यानंतरच खालते जास्त त्यानंतर काही नाही.
नाही ग ते कसं खाल्लं की ते आपल्या शरीरासाठी चांगलं आहे ना दर तर आम्ही दर हिवाळ्यामध्ये करतो ते लाडू.
होय काय.
हा आणि मेथ्यांचे पण करतो मला मेथ्यांचे लाडू नाही आवडत.
हम्
तुमच्या सासूबाईला सासूबाई करतात.
हम्म
अ मला नाही आवडत ते मेथ्यांचे लाडू वगैरे खूप कडू लागतात ना ते.
होय
कडसर लागते खूप त्याच्यामुळे नाही आवडत मला.
हो हो
रव्याचे आवडतेच वाटल्यास रव्याचे फेवरेट आहे माझे.
होय
रव्याचे लाडू. तुला आवडते रव्याचे लाडू?
जास्त नाही मला गोड जास्त नाहीय आवडत.
अच्छा मला गोड म्हणून फक्त ते रव्याचे लाडू आणि सोनपापडी जास्त आवडते.
होय.
हा
हम्म
त्याच्यामुळे तुझ काय फेवरेट आहे मासे तर आहेत तुझे फेवरेट मघाचशि तू सांगितलं मला. त्याच्यावर काय आवडते अजून?
त्यानंतर चकली असं तिखट तिखट पदार्थ जास्त आवडत्या.
अच्छा आणि भाजीमध्ये कोणती हे नॉनव्हेज सोडू न
भाजी मध्ये वांगी.
अरे वा तू पण माझ्या सारखी वाटते आहे ना.
होय भरलेली वांगी.
मला साधे पण भरलेले मन कसेही मन मला वांगे ची भाजी सगळ्यात जास्त आवडते.
हो मला पण.
ह खूप म्हणजे भयानक फेवरेट आहे माझी वांग्याची भाजी मला ह त्यातून दोन तीनदा जरी म्हशीन ना का वांग्याची बालू वांग्याची भाजी तर मी नाही म्हणतच नाही होच म्हणते.
हम् हम हम
एवढी फेवरेट आहे माझी आलु वांग्याची भाजी हा कारले आवडतात का तुला?
हो कारली पण कशी पण असू देत चांग आवडतात.
मला थोडे गोडसर आवडतात म्हणजे खूप नाही पण मला साखर टाकून ते छान शिजवलेली आवडते ते
हा
मसालेवाले पण छान लागते तुला काय आहे ग मुलं बाळ
मुलगी आहे नऊ महिन्याची
नौ महिन्याची आहे आरे वा छान आहे ना
हम
एकच मुलगी आहे ना तुला
होय होय एकच आहे
अच्छा मला एक मुलगा एक मुलगी आहे
हो
हा आता गेलेत आणायला आल्यानंतर तांडूळ राहतो माझ्या घरी
लवकर शाळा सुटते का
नाही ग लवकर म्हणजे ते जातातच सव्वा सव्वा साडेआठच्या दरम्यान ते स्कूलला जातात हा तीन वाजता स्कूल सुटते त्यांची घरी येपर्यंत साडेतीन वाजताात त्यांना आज ते होते म्हणून ते गेले आणाला नाही तर मग माझ्या मांगी
ंग गरी शाळेच
हां रोजता टायमिंग आहे
हो आमच्या इकडं कसं दहा ला सकाळी गेलं ना म पाच वाजता सुटते
आमची प माझी पण शाळा अगोदर लहान असताना शाळा माझी पण तशिच राहते अकरा ते पाच
हा
आता इथे नाहीे ना आता तर लेट झालं ग नाहीत याच्या अगोदर माहितीय का साडेसातची शाळा राहत होती सव्वा सात वाजेपर्यंत मुलं शाळेत गेले पाहिजे त्यावेळेस त्यांनी थोडं लेट केलं त्याच्यामुळे तर तरी साडेतीन वाजता च घरी आता ते होते म्हणून ते गेले आणायला नाही तर मग मला जावं लागते आणायला नंतर चार वाजता त्याला सोडायला जावं लागते पुन्हा घ्यायला जावं लागते ते मग पुन्हा सात वाजता नेऊन सोडायला जावं लागते पुन्हा नऊ वाजता घ्यायला जावं लागते
ह चालेल करू का फोन मा
झाला का टायमिंग हा ठीक आहे ठीक हो हो